हा फिल करून झाल पण तुझं.
अ हा त्याला काय नंबर पाठवला आहे ना.
हा नाही नाही त्याच्या खाली एक फॉर्म येतोय ना.
नाहीय दुसर काय मला फक्त ते म्हणते की मिळाला म्हणून आम्हाला. अ आणि खाली मग लगेच त ऑप्शन येतोय मग त्यात.
होय का पहिल्यांदा मी जेव्हा करत होते ना तेव्हा अस मोठा बरस मोठा फॉर्म यायचा हा.
एक कशी झाली क्वालिटी कशी वाटली काय वाटली ती यायचं आता नाही येत ते. नाही, नाही.
हा तेच म्हणलं एवढं फास्ट तुझ कसं काय झालं लगेच.
हो नाही नाही आता ते यायचं बंद झालं.
हम्म अरे याच्यामध्ये पण बरच म्हणजे. चांगलं आहे एक आता जी मुलं आहेत ना कॉलेजची. तुला सांगित नाही का परवा एकाला अठराशे रुपये आले प्लस आता रस पण करत तू कॉल पुढची.
अच्छा
दुसऱ्यांसोबत रिसिव ला लिमिट नाही वन एटी मिनिट्स कमप्लीटच होत नाही आहेत आपल्या कॉलिंगमध्ये मग ते रिसिव पण कररापर्यंत हा तेवढी मिनिट होईपर्यंत करू शकत असणारे
अच्छा
अस ते कारण तो मुलगा तरी करतोय तर ठीक आहे ते होतोय रिसिव तर करतोय तो
ओके ओके कारण ह ना आपलंच कसं काय होते पोरांना का वेळ असते म
पोरांना वेळ असतेय ना त्यामध्ये करत बसते आणि असं एक चार पाच जणांचा ग्रुप झालेला असतो त्यांच्या म ते एकमेकांना करतात
लं होईनाच झाले माझं ते होईनाच झाल्यात म्हणून तर म्हटलं करूया आता आपणच
हम्म हे असं सकाळचच दोन दोन रोज करून घ्यायचे
हो हो तेच की आता ते मुंबईचा एक मित्र आहे त्याला पण दिलंय त्याच्यावर आता आज दोन झाले पल आता बघूया काय कढं त्याला पण म्हणलं तुझ्या वाईफच्या ह्याच्यामध्ये हे करा नाही हे करू आपण सगळं हम्म ते कसं जे गरजू आहे त्यांना सांगायचं म्हणजे करणार
हो ते ह त्याचा हेच आहे रे त्यांच हेच आहे की ज्याला गरज आहे ना तर त्यांनीच कायच हेगच विना कारण एक एक जण घेऊन ठेवते आणि काही करतच नाहीत असे कितीतरी जण आहेत
बरोबर हा
त्यामध्ये तस नाही करायला पाहिजे त्यामध्ये त्याला गरज आहे त्याला सांगितलेलं बरं
हो हम् चचा स्वप्नीला नाहीय कातायत मसल ना
नाही नाही त्यांना नाही करता येत
बर दुकानात आता दुकानात तिथं सीझन आहे तुमच्या इथं का नाही यात
आहे कि बाबा सीझन मध्ये आधिक महिना फुल चाललेला. आता पण चालू आहे. आणि आमचं इतकं हे असतना म्हंजे काय म्हणतात ते परीक्षा बघत अस असल्या सारख म्हंजे देव जेवा काम असताना तेव्हां कस्टमर पण फुलं असतं अन जेव्हा काम नसत ना तेव्हा कस्टमर पण नसत अस दिवस आम्ही बोर होतो बसून बसून काढतो म्हणजे इतके वाईट त अस असते ते लै बेक्कार दरवेळेस म्हणजे दरवेळेसचा अनुभव आहे आमचा तो, जेव्हा आम्हाला हिकडं काम असतं तेव्हा तिकड गिराईक पण फुल म्हणजे असं एक एक दिवस इत वैताग येतो की असं कंटाळा आलेला असतो दिवसभर. आता काल तर स्क्रॅप उघडल्यापासून स्क्रॅप होत. असं वैतागलेले दुपारी आल्यावर
पण ते स्क्रॅप म्हणजे? काय असतेची जुनी भांडी येतात, काय आणि त्याच्या बदल्यात नवीन.
नवीन घेत कोण पैसे घेत ते कि कोण ते देऊन नवीन घेत असं असतंय, मगं ते सगळं काढा कुठं काही तोडातोडी असत्या वजन करा ते पुन्हा भरून ठेवा.
बर बर बर.
इ तेे सगळं असते.
हा. हा. हा. म्हणजे ते हेंच जस आपले बधळ्याचे मामा त्यांच्यासारखंच.
तेच्यासारखं नाही त्यांचं ते असं वेगळंच भंगारच ते तू बघितलंस त्यांचं जाऊन
बघितले बघितले त्यांचं मी त्यांचं मी आता तो चेतन होता त्या मध्ये
हा त्यांच नुकतच चालू केलं होत ह, आणि ते भंगारच मोठ
हा मग ते बंघांरचं कसं होतं
भांडी घेत, हम् माहिती बघितलेलं मी, आपण फक् भांडी येतोय दुसर का नाही, भांडी फक्त तांब्याची स्टील अल्युमिनियम एवढंच. त्यांचं ते वेगळंच क्रॅप होतं म्हणजे त्यांचं काय काय बरंच घेतय त ते असतं न.
हम्म हम्म हम्म हम्म.
असं नाही आपण फक्त भांडीच
हां.
मांडी तोड घ्यायची.
चालते काय तुमचं ते आहे त्याच्यास रिलेटेड म
त्या ते करावंच लागतय वय त्याच्यामध्ये जास्त फायदा असतय.
हम्म हम्म हम्म हम्म. बरं बाकी काय स्वयंपाक वगैरे झाला?
स्वयपाक काय काल रात्री आणलेला आमी चिकन मटन ते आहे शिल्लक.
अच्छा.
त्यामुळे स्वयंपाकाच काही नाहीये काम त जेवायचं फक्तं. ती करायची आणि जेवायच.
हम्म हम्म हम्म. बर, बरं. आता काय पुणेकर येत असतील मध्ये अधे.
पुणे कर आता तर नाही ना आता शाळा चालू झाली ना.
अरे हा आता पण ते शनिवार रविवारी जमत असेल कि त्यांना
जमत की पण आता मी आलेले आता बरेच दिवस झाले
हम्म
ता हे मम्मी पप्पा जाणार आहेत तिकडं
अच्छा ओके
आता म्हणत्यात बेंदूर झाल्यावर बघूया
हा हा ह बर
आणि काय
हम्म काय नाही आता आवरायचं थोडं राहिलेलं
हम्म हम्
आणि मग जायचं ते आता आमच्याकडे पण पाण्याच सुरु केले नाही एकाड एक दिवस त्यामुळे प्यायचं पाणी आता सकाळी प्यायचं हा सकाळी एक तास संध्याकाळी
कंटिन्यू
वापरायचं पण आज मेसेज आला आहे कि जर असं जिकडून येतं ना पाणी आम्हाला त्यांच्याकडून जर असं कमी आहे त्यामुळे अल्टरनेट शोधायला लागत ऑप्शन की दुसरीकडून आहे का पण अजून भेटलेलं नाही त्यामुळे काय माहिती
ह् काहीतरी भरून ठेवायचं आपण आपलं नाही एखाद्या दिवशी आलं तर
हा तस बादली आणि ते टप भरून ठेवतोय पण जास्त एक दिवस नाही तर ते तेवढं पाणी थोडीच
नाही तेच म्हणते ना एखादा ड्रम वगैरे छोटा आणून
हम् हम् हम
कसलं काहीतरी भरून ठेवायला पाहिजे
हम् पण ते ठेवायची अडचण आहे ना य ह ना मग त्या अडचण हो
हम्म हम्
रि तुमच्या इथं काय असं ठेवायला वगैरे
आमच्या इथ जा आमच्या इथं बरर जागा काय आहे भरपूर
हम्
आम्ही पण भरवून ठेवत होतो दोन तीन दिवस झाले पण आता बंद केलं कारण काही सांगतायत येणार नाही पाणी पण येतेय रोज आम्हाला ्या टाक्या फुलल्य असल्या की दोन दिवस जातात
हम्म मग तिथं तुम्हाला कसं ऑप्शन आहे तुमचा तर इंडिव्हिज्युअल घर आहे ना समजा जरी नाही आलं पाणी आणि तुम्ही काय मागवले एक दोन जणांच्यात मिळून मिळेल टँकर तरी चालतय शेजऱ्यांचे इथ आमच्या इथ सोसायटीत कुठला ऑप्शन आहे तेव्हा
नाही आम्ही पण नाही कधी टँकर मागवलेलं खरं म्हणजे एवढी कधी टँकर मागवायची वेळ नाही आली आम्ही पुराच्या वेळी हे मी आणि मम्मी तिघच होतो होतो पुण्यात होते तर आम्ही सात दिवस पाणी वापरलं होतं टाक्यांमधलं सात दिवस पाणी आलं नव्हता ना सहा सात दिवस तर आम्ही तेवढंच पुरवल होत
हम हम हम
म ते आपण वापरण्यावर असतय व्यवस्थित वापरल कि आता हे कसं तुमच्या इथं कुणावर कुणाचा कंट्रोल नाही ना कोणी कमी पाणी वगैरे हा इथं आम्ही आमचं कस आपल आपण तेवढं थोड्या थोड्या पाण्यात करू शकतो
आमचे इथ कसं आहे प्रत्येक एका बिल्डिंगमध्येध्ये एकशे दहा फ्लॅट आहेत मग आता ते कोण कोणाकड
हा तेच नाही कोणी एवढं प्रत्येक ण बारकाव्याने पाणी वापरणार नाही ना
हम्म काय काय जणलं हे वापरतेत
घरात असलं की कस आपलं आपण व्यवस्थित वापरतोय
हम्म काय आता पाण्याच होते काय माहिती आमच्याकडं आलं तर नाही तेच नाही पण आता हे दोन तीन दिवसात व्यवस्थित आलं पाहिजे ना नंतर काय पाऊस सुरू झाला येईलच
हम्म हम्म
हम् काचाल केलता मग आपणना पण कॉल ते खांद्याचं जरा असं दुखते म्हणले अजून बाकी काही नाही आता दुकद र झालंय कमी खांद्याच फक्त म्हणले दुखतय अजून त्यांना एक क्रीम काल एक मला ऑनलाईन जरा दिसली त्याचे रिव्ह्यू पण चांगले होते ती सांगितली की मिळते का बघा म्हणून त्यान म्हणजे त्यांचे रिव्ह्यू चांगले आहेत त्या ह्याचे क्रीमचे ते लावली तर जरस फ्रोजन शोल्डर आहे ना त्यांचं
हो कमरेच तररयाले कम
हो तेच नाही काय ते जरा झाले कमीी आता
हम्म हम्म हम्म
हम्म आता पाऊस चालाय आहे तुमच्याकड कोण गेल तर
माधरवा ममी शेगावला गेलेलं
अच्छा अच्छा कशी गेलेती
ट्रेन कोण त्यांच्या तथल्याच कोण बायका होत्या वाटत चार पाच
हम्म हम्म हम्
ते म्हणून गेल त्या
अच्छा पण मग ते म्हणजे हा म्हणजे
बुकिंग केलं होत इस्लामपूर मधले होय राहत तिथलं
हा हा पण ट्रेन कुठच आहे त्याला
त्या सांगलीत नाही किर्लोस्करवडीत चढल्या त्या कोल्हापूर मधून असते ती ट्रेन ती सांगली मिरज अस जात वा तडेग कुठ कि ककवडीमध्ये सलेट
ओके ओके हम्म हम्म हम् हम्म बर ते मला वाटतें एक दिवस लागते ना
जायला म्हणजे आज बसलं आज तीन दोन तीन ट्रेन असली तर दुसऱ्याशी नऊ वाजता सकाळी पोचतेेते
हा तेच का लांब आहे
ओके
हम्म हम्म हम्म
अम् दुसऱ्या दिवशी पण तसच तस दोन तीन वाजता बसलं की पुढच्या दिवशी येनच
हम्म हम्म हम बर बर बर
त्यांची काय मज्जा झाली जेवट बुकिंग केलंय दुस उद्या दुसऱ्या दिवशीच उद्याच बुकिंग आहे आणि आजच त्या ट्रेन म जाऊन त्या सीट ववर बसल्यात आणि तिथल्या सीटवरची माणसं आलीत आणि ती म्हणाली की आमचं ब खिंगे तर हे म्हणे नाही आमचं बुकिंग आहे असं त्यांच्यावर भांडाभांडी यांची चाललू नंतर टीसी आला आणि मग त्याने तिकीट चेक केलं त म्हणलं तुमचं उद्याचं तिकीट आहे आ नाही म्हणला मग परत उतरली परत गेली तिथं परत रूम बुक केली आणि मग एक दिवस राहिली यांनीनी व्यवस्थित डेट वगैरे चेकच केले नाही
ते ह ते तिकिट बघाय प होतं डेट काय आहे ते
नाही गेले डायरेक्ट सीटवर बसले आणि
हम्म हम् हम् हम्
त्या सिटीवररची माणस झाल्यावरती म्हणज नाही आमचा नंबर आमची आहे म्हगली सीट
हम्म हम् हम् हम्
संजीवा म सांगत होते मम्मीला
हा हा हा
फोन केलताना आली का नाही म्हणून
हा हा हा बर ठीक आहे चाल ते मग अं चाल ते मग ठेवतात आ उद्या बोलले मग हा ठेव मग हा